हॅलो.
हॅलो.
काय करते?
अहो त्यो म्हनला माज कोण नाही तसं
मी सांग
म्हणजे असच हे करायचं का तुमी जस लावलं तस फोन
हा.
आणखीच जणाला
त्यांना त्या कॉल वर सांगते मी तुला आता इथं सांगते. नंतर कॉल करेल मी तुला
कुठं पंढरपूरला नाही
कौन
कायदो पुरायला
तर जाता ना प्रत्येक वेळेस
जाता ना पण मग या वर्षीने गेल्या
म त्याच्या दुसर फोन आला त उसलुक नको
अर्जंड आहे.
नाही अर्जंट नाही आहे.
आणि नंतर कर ना मग
तब्येत कशी ये?
बरी वो
काय म्हणती?
हम्म
उलट्यान ते राहिल का, हम्म, उलट्या तेन राहिल का म्हटलं?
हावु पण मग तरी पण होतच अशे सकाळी
आणि त्या पिवळ्या गोळ्या नाही दिलेल्या तुला?
हम्म
त्या गोळ्या नाही दिलेल्या मळमळीच्या?
देल हे.
मग. सगळी उठल्या उठल्या
त्या बंद केल्यान आता मला सातवा महिना लागला ना
डॉक्टर न बंद केल्या का?
हां.
पण मग उलट होत असं तर ना मला त्रास होतो म्हणा
पण मग माझे असं पहिल्या सारखे लगे एवढ्या नाही जेवण ते जात नाही असं नाही.
हां.
जेवण ते जात पण मग अस कधी, कधी होतेली.
सातवा लागला राणी लेबी
हो ना आजपासून
आजपासून का होयना भाऊजी.
ते गेले.
ह
ऑफिसला.
हो..
मग डोहाळे जेवण कधी करायचं आठव डोहाळे जेवण
मला नाही करायचं डोहाळे जेवण
म्हणेन तू करायच म्हणून.
जाऊन दे कुठं करताय नुसतं काढू फोटो
फोटोशूट.
हा म्हणले बी त्याना लाई बचली
बरं. काम काय चालूय शेताकड?
आता ऊस निदन. मी तर काय गेलेच नाही, नाही.
नाही का, भाऊजी पण नाही जात का मग म्हणजे तिथ? आं.. भाऊजी पण नाही गेले लागवड करु लागायला?
लागवड आमची सगळी अशी माणसं लावून राहतीन घरी नाही करत त्याबी
हाव का. बरं आहे मग तुला पण एकटे सोडून जात येत नासल त्यांना. ह येणाररीहात सत्व मनत आहे.
हो येणार रे येईन ना तो आठ एक दिवस
स्टार्टिंगलाच येऊन जामा हा.
आणि ते आता हे पण नव्हत. त ग्रहण बी सांगितलेले आहे कोण म्हणता पाळा कोण म्हणता नका पाळू.
पाणं बाई मग का यातलं तरी काय करायचंय ग्रह कधी आहे.
मी एक बारा तारखेला आहे. चंद्रग्रहण आणि हा आणि रक्षाबंध रक्षाबंधनच्या दिवशी सूर्यग्रंथ
मला पण असेच आलते दोन दोन नाही तीन चार आलते लगे
मग आता मला भेतावया की येऊन गेल तर मला तिसरा महिनात आल होत म्हाला.
पाळलं होतं का?
हां मग तेिथेच दिवस नव्हतेच मी माऊसा्याला
हा का
त पाळल तो?
हा
हम्म
पाळस लागत तथे
म्हणजे ते कसं कोण मत आपल्याकडे दिसणार नाहीये.
तरी पण प्रेग्नेंट बायकांना आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे कोणी काही म्हणून
हा
जरी दिसणार नाही पण मग त्याच हे राहतच.
पण मग मी त्याच असं कॅलेंडरवर टायमिंग पाहिलं ना...
हा
तर रात्री नऊ वाजाला लागणार आहे तर ते दुपारी असं सकाळी एक दुपारी का तरी संपणारे.
नाही नाही चंद्रग्रहण रात्री रात्रीच राहत. एवढं पण ने राात तू हा नाही म्हणजे दोन चार सहा पण मग रात्री. नऊ ला जर लागलं ना लले दोन तीन वाजेपर्यंत संपतील.
मुतच
तो तू मग दिवसभर आराम कर ना दिवसभर झोपून घे. अ रात्री मग फोन पाहायचा नाहीत.
दिवस झोपच येत नाही. किती झोपा आणि रा म्हणजे अस किती बी झोपायचा प्रयत्न केला ना.
हा
तर दिवस झोपेत नाही आणि रात्री पण मला लागे एक दोन वाज तर झोपेत नाही.
ह बर
एक दोन वाज
मला तर दिवसा झोपरला रात्री झोपरला.
मग जो्हा जोपास नाही का तो्हा झोप त मला ब कि झोपे त पहिले.
अशा पाणार लच होती ती
मारला नाही येत बाई. मग लग रात्री झोपाली का एक दोन ला तर लग सकाळी जागाच येत नाही मग.
बरं. अघड हाय मग.
सकळतलं का सज्जिवार येतो उठाच मग.
ड्बा नसे राहत नाका रा तो.
हम रातो ना.
बरं डब्बा असल्यावर त काळजीपूरव करावंच लागल.
पण मग पहिले देत होते आता ये ना दोन तीन दिवसांना कधी देते कधी देत नाही.
कॅन्टीन नाही का तिथं कॅनटीन.
आहे पण मग चांगलं कास दररोज दररोज बी हेणे होत ना हो.
हा.
मग असं एखाद वेळेस मी देतो.
आणि ते किती मोठं राहतात ते पोळ्या आणि ते सगळं करपलेलेच राहत्यात.
हो. मी तर लगे अ अस कंटवंग गेले माम्ही इथं.
हो का घरा झाला एकटीथे हा ना त तिकडे जायचं मग.
तिच्याकडे जातेय पण मग दररोज दररोज दररोज बिले बोर झालं की आता.
बापरया जाय क.
येत नाही ना ते त्यांलं किती का बोल राहिल मी.
हो ना का एक एकटा म्हण बोरवायचीस काम आहे ना.
मग तेच होतं.
तर बाळ झाल्यावर समज त्याच्यामध्ये जातात.
हा.
क वाच ना चत का काही ज्ञानेश्वरी तेे असं
वाचते ना. मोबाईलवर लाव.
कवा वाचन घ्यायचं हा हा. सात हजारचा मंग झोपे त
का म्हणालं तुम्ही.
तर मग काय असते तू ज्ञानेश्वरीला ना.
आवाज देईन तुमचा.
काय वाजते मला ज्ञानेश्वरीचा.
''हां''
मंदरा. फास्ट फास्ट वाचून घ्याय दोन तीन पार्यां करून घ्यायचे.
अ. आणि तर काम बी कसं हो लवकर सकाळी लगे एका घंट्यातच काम आवरून जात एक घंटा बी लागत नाही.
आणि दोघाच किती राहता ग दहा मिनिटात कपडे. आज जरा एक तासात स्वयंपाक लेतल लय.
होव. मस् पोटच एवढं हल्लो नाही बर का मामी तरी पण पण है ना मला स ''--'' खाली बसला आणि त्या स एवढं त्रासर राला आता.
हाव दोन तीन महिने जायचे.
असं खाली बस सलगं लगलं कसं पोटलं कसं वेळंच होऊन जातं.
डॉक्टरला म्हणायचं मग असं होतं म्हणुन.
हम्म!
डॉक्टर ला.
ते बी काय करतेय ये काही नाही ते म्हणताय होतच राहतं आणि असंच होतं तसंच होतं.
होतच म्हणा.
त्याला सांगा काय तरी.
पण मग जास्त पोट आलं तर त्रास होतो बसायला उठायला.
मग तेच ना असं परचिन ते पण पुसले जात नाही खालीबसुन.
हम्म! पोहचण ना मग,
हमंम.
पोचा.
पण मग कोणी कोणी म्हणतात. ते हे पोहचन ते आणलं का पुसाच नंतर प्रॉब्लेम येतो ना अस तसं.
नॉर्मल डिलिव्हरी असं.
हा.
हम्म.
म्हटलं का नाही नॉर्मललाभी तेवढाच त्रास होतो, आणि सिजरला बी त्रास होतो.
याला बाई सिजर चा नंतर येईन पिवायच म्हणजे काय आम त्रास आहे.
हा.
नॉर्मलचा आधी होतो पण मग लाईफ नंतर काही टेन्शन नाहीये.
हा.
शेवटी ऑपरेशनच आहे ना ते. मग जेवढच प्रयत्न हो तेवढ श आपल्या काय हातात नाही राहत पण मग.
ती ते अर्चना वहिनी नव्हते का माझ्या मावशीच्या सून.
हम्म.
त्या त्यांना आता एक महिना झाला, त्यांच्या पोराला त्यांची बिनॉर्मल झाली त्या गाठी झाल्या.
हम्म.
मी त्याला फोन केलता बाई त्याश सांगत होत्या.
कसं होतं म्हणा.
म्हणलं बरं म्हणल मला आधी काही वाटत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं ना तपासून वेगंच होतंय.
नाही ग काही टेन्शन नाही घ्यायचा. जातं तास दोन तास न.
मी म्हटलं जाऊ दे! आता झालं बी तर आता काय कर नाही म्हटलं जाऊन ते म्हटलं आता काय करते ते होऊनच देत नाही. जाऊ लक मला ते आपआप खाली येणार नाही बा तोपर्यंत होत होण देत नाही म्हणल मी.
बरं!
शिजर झालं का त्यांचं?
नाही हो नॉर्मल झाल्या. घाटीतच झाल्या पोरग झाला त्यानाला.
हा अच्छा! सुविधा निघल्या म्हणता आता.
हा मग सगळं पाहते ना आता. आप खुलदाबादच्या बी घाटीत होतं ना.
होत्या ना.
हं.
खुलताबादच्या घाटीत बी होत्या पण म सिजर सिजर अर्जंट इमर्जन्सी आली त तिथ मग शिजरचं हे नहीये. शिजरचे डॉक्टर नाही राहत इथ.
आई सी यू वॉर्ड कुड यांच्याकडं? मग.
भई मी नही का ओ मामी याला गेलतो एमजेम ला आत्ता मागं दवाखान्यात.
हं.
तिद ना दोन बायांनी अबोर्शन केलं बरं का.
हं.
जिथ ते डॉक्टर चेक करता का तिथंच अशी एक रूम ये मधी. तिथं केलं बाई. अन त्या बाया अशा वरडू रायल्या बाई मामी.
म त्रासच होतो.
पण मग कसं ओ? ओबर्शनला एवढं त्रास नाही होत ना.
खराब झालेला असल्यावर, मध्ये हे असल्यावर होतो.